हॅल, होय जेवण झालं. बघ आताच. तुमचं?
वय झालं, जेवण करून भांडी घासलं.
हां-हां, माझे भांडी तेन काहीच झाले नाहीत.
जेवणच तेवढं झालंय. आज ते अनिव्हर्स असल्यामुळं फोन यायलागल्यात. ते फोनवरच बोलत बसले जेवत. फोन वर बोलत बला त जेवण केलंय.
हां-हां, हॅपी एनिवर्सरी.
थँक यू. देजामुळे, आमचे सतरा पूर्ण झाले.
होय काय? हं-हं
सतरा वर्ष झाले.
अन् काही केल नाही का?
सेलब्रेशन नाही, हेनी गेलेत कामावर नाही ओ. म ह्याना यायला वेळ होत ते, कुटे काय पोरं पण नाहीत घरात तेज्यामुळे काय नको वाट ते हम्म कुठे, एक त दोघच करत बसायचं.
हम्म होय की.
हम्म तुमचं जेवण?
झालं, जेवण करून भांडी घासलीय. हो म्हंटल आता नीवांताय.
हां-हां
हम् काय नाही बघा असंच.
हां
तब वट पौर्णिमेला सु
वट पौर्णिमेला काढायची की, अर्धा दिवस सुट्टी काढायची. परत जायचं बा - - हं म्हणजे पूजा तेण करून झाल्यावर तुम्ही कुठे जाता वट पूजेला?
इथं सिद्धेश्वरच्या मंदिरातच की.
हां. हां आम्ही इथं, इथल्या इथं जातोय स्टँडजवळ. हूं हूं.
पण ते साडे बाराच्या आत पुजायचं असत. म्हणून सांगायला लागलीत सगळीजण.
होय काय?
हम्म.
हम्म, हम्म.
मग आता कसं काय जमतय काय माहिती?
होय.
मग नैवेद्य करून, तेवढंच करून घेऊन गेलं पाहिजे.
पाहिजे, होय.
आणि आल्यानंतर पोळ्या केल्या पाहिजेत.
होय, तस पण चालतय. इथ मंदिर - - मध्ये भटजी काका तेण आसत्यात त्यांच पायपूजन तेण होतंय. ते बरं पडतय ते हा, इथ काय नसत्यात भटजी काका तेण पण जवळ पण हो- - तेना.
मग तुम्हाला तिथ जवळ पडत असल.
हा जवळ होतय. पहिला जात होतो आम्ही पण, सिद्धराज मंदिरमध्ये.
हम्म.
पण, आता आता बंद केलंय. इथल्या इथच जातोय मग.
हं, हं.
हां.
आणि कसं म्हणजे देवाला पण जायचं होतय ओ.
देवाला जायच होतय होय. हे मेन होतय देवाला जायच होते.
आपल्याला काय आवर्जून जायचं पण हो - -
होत नाही. आपल्या इथ ग्रामदैवत म्हणजे हाय आपल्या इथ आपण जात नाही आणि बाकीचे - - लांबन येत्यात, अहंह एवढं महत्त्व अ- - सून जायचं होत नाही आपल्याला.
ते
हम्म.
त्या दिवशी सोमवार पण हाय ना.
होय. सोमवार पण आहे. आणि - -
मग. आणि कुठल्या देवाचं, तुमचा कुलस्वामी कोणता हाय?
आमचं कुळस्वामी ज्योतिबा, ज्योतिबा-नाईकबा.
हा हा ह आणि कुलदेवी?
कुलदेवी इथं ते सावर्ड्याची- -
भवानी.
हा भवानी.
हम्म ह.
तथ मग दसरा झाल्यावर दुस ऱ्या दिवशी यात्रा असते भवानीची. ह तेव्हा जाऊन येतोय मग.
हम् हम् हम् ह
हम्म
म्हणजे मग असं घरून नैवेद्य वगैरे घेऊन जातय करून का तिथं भडजींना देताय
नाही तिथल्या तिथंच देतय नाही नाहीेत नाही वद्यतेन करून कुठ दसरा आपला एवढं मोठ परत दुसऱ्या दिवशी पाहुणं ते असतात घरी
होय होय
हम्म होत नाही मग
होयच की
हम्म
आणि रात्रभर जागायला लागतय कोणततर कोणतरी येत दसर
येते होय तुमच्या तथ तर म्हणजे दसऱ्याचा आपल्या करतात, नारू वैगरे?
आमच्यात इथ काय दसऱ्याच म्हणजे पोरपोर ते हे करतेत तेवढच की, दारू म्हणजे आमच्या मंडळाच असतय ना.
हा
कायतर एक शिंगाट वगैरे असं काहीतर असतय ओ
हा हा आमच्या इथ पण आमच्या घरातच अड्डा हाय करतात बनवतात आपल्या इथं.
होय काय.
होय.
हा हा हा
घरातच आहे सगळं दारूचं सामान तेन आपलं मटेरियल तेन घरातच असतय सगळं
मग तुम्ही असं विकायला वगैरे करता.
नाय विकायला नाय करत पण ते झाडकाम ते नसतंय का.
हा हा हा
ते सगळं असतय आपल्यात आपल्या अड्ड्यामध्ये इथ पंचायती कशाच आपल्या इथं अड्डा हाय जवळच
हा हा हा
मग इथल्या इथ झाडकामतेन चालू असतय आपलं
हा हा हा
हम् पालकी निघाली की तिसरे तिसरा मान आपला असतोय मग
होय काय.
हा म्हणजे आमच्या समाजातले निम्मे नाय म्हणजे समाजातले मिळून करतात सगळेजण
हा हा ह हा हा
हा आमच्या घरी करत्यात असं
हा-
हूं
कडक लय असतय त्यामुळ भीती वाटतय पट पोरांना
होय कडक लई
आणि
तेवढं पण भारी पण वाट
मनात भीती पण असतेया.
हम्म
आणि तेवढं
होय हो
ह
आणि तसं देवाचं आहे ते केलंच पाहिजे ना अस
केलंच पाहिजे होय काय परंपरा चालत आल्यात म्हणल्यावर त्या केल्याच पाहिजे त्यांना
हा तेच की
हम्म हम्
मग आणि काही काही करतेत का तेवढंच असते तुमच्यात
आमच्यात झाडकाम असतय आणि शेंगाट पण असते दोन शिंगट असतात
हम् ह्म ह् ह्म
हम्म सगळ्यात मिळून करतात झाडकामध्ये पण ते मोर सूर्य बांस म्हणजे उगवता सूर्य
हम् हम ह
ते ना अस सगळं करतात
हम
कलरचे दारू तेल करायचं केम घरात आणूनच केमिकल तेल बनवत्यात मग हम्म भारी वाटत तेवढंच खरं आठ नऊ दिवस कस जातात कळत नाहीत
देवाला जातेय का नाही पहाटेच
हा दे आम्ही होय
हम
देवाला जातय की
हम्
पहाटेच जा नाही जमलं तर जातोय नाही तर मग जाऊन पाया पडून यायचं असं करतोय मग तुम्ही जाताय
आम्ही सोमवार असल की तेवढं सोमवारच तेवढं जातो आरतीला
हा
तर मग आरती वगैरे झाली की पाच वाजता जायाचं गर्दी भरपूर असते हो मग मग काहीच व्यवस्थित कुठल्याच देवाला
होत नाही होय
म्हणताना मग आम्ही आपलं आरती वगैरे झाली की मग जायाच
होय आम्हीपण नाही म्हणजे दारू उडणार ना त्या दिवशीच जाऊन येतोय मग. पहाटेच.
हम्म हम्म.
हम्म. देवाला जाऊन यायचं पायापडून.
असं करत.
नाही तर आंबाबाईला नैवेद्य घेऊन जायचं. तुम्ही येताय आंबाबाईला नैवेद्य
हा होय. दही धपाटे वगैरे
हा हा. दही, धपाटे, कडाकन्या. हा.
राहून शुक्रवारच भरतोय. आणि दसऱ्याच्या वेळी पण आपलं त्याच्या दिवशी आठल्या दिवशी
ताट नैवेवेद्य ओटी तिन बरते
हा हो.
हम्म दसऱ्यामध्ये काय. तेवढं दसऱ्यामध्येच आम्ही पण भरतोयव हा
तस वर्षात नाही आपण देवाला हे करडतोय तेल वगैरे आम्ही दसऱ्याच्या वेळेस घालतोय रानात काही नाही आमच
हा दसरात हा आच्यात आम सासू म्हणजे मनात आले की जाऊन तेल घालून येतात.
हम
ह देवाला हम्म.
तसं आपण करण्या काय हे केलं पाहिजे ते केलं पाहिजे अस काही नसत
होय नसतंय की
हा आपल्या मनात हा तेच के
मनाची समजूत हायच की
हो ना
तेवढंच मनाला समाधान
हम्म
हम्म.
पण देवाला केलेलं कुठ वाया जात नाही
जात नाही होय
त्यामुळे काही म्हजे एवढं काही हेण
होय जात नाही होय होय मुलांसाठी की करायचं. का येत हा तर झालं आपलं
होय की आपलं झालं की आता पोरांसाठीच.
हा
अ आता भांडी वगैरे अजून घासायचे असते
हा भांडी घासायची आहेत की भांडी घासायचे अजून भाऊजींना ताट करून दिलं ते जाऊ आले हा नाही आले. उद्या येईल आता संध्याकाळी.
हा ह
मग दिल ताट करून आता भांडी घासून घासायची आता